हा बोला का.
हा मॅडम तु म. विचार फिरण्याचा अनुभव जरा कोणीकडे जायचं चांगलं. कोणीकड ठिकाण आहे.
आणि तुम्हाला जायचंय का तिकडं.
हो हो. आता कोकणात तर परवेश नाही.
बरं.
इथून दुसरीकडे कुठं चांगलं अस. पावसाळ्यात आता पावसाळ चालू होणार ना. त्यामुळे बीच वगैरे बीच वगैरे बंद असत. त्यामुळे आता पावसाळ्यात. कुठ म नेमकं असं किल्लेगाड असं कुठलं चांगलं.
हो त्याची माहिती पाहिजे का आता मी. पण किल्ल्याचं वगैरे काही बघितलं नाही पण. बदामीला फिरणसारखं चांगलंय.
हा आता पावसाळत चालू असत का.
हा असते असे. पावसाात असते उन्हाळत उलवर तिकडं त्रास होत जास्त तिकडं झाडच नाहीय. असं डोंगर आणि दगडांच्या खाणीच आहेत. तेच बघायचं तिकड जाऊन त्याच्यामुळे पावसात तिकडं छान वातावरण होईल ते पावसाळ्यात फिरण्यासाठी चांगलं आहे बदामी. आलमट्टी अ कुडल संगम तिकड वागात. एकसं आहेत ना रूटनेे गेले की भरपूर होतात तिकडं स्ॉट आहेत बघायला.
हो का.
हा गोल घुमटय बदामातच फिरायला जास्त वेळ लागेल
पावसा्याात जाण्यासारखं तिकड म्हणजे काय अडचण नाही
काय म्हटलं
पावसाळ्यात जाण्यासारखं तिकडे काय अडचण नाही
तिकडं बघायला आहे की भरपूर आहेत
हा त्यासाठीच घी पावसाळ्यात काय अडचण येणार नाही
नाही नाही नाही पावसाात का अडचण येत ना तिकडं उन्हाळत उलटा आपल्याला त्रास होत उन्हाचा फिरून फिरून तर झाडांच प्रमाण कमीच आहे तिकडं पण बघायला चांगलंय पावसाातच अडचण आहे ना
काय देवदर्शनच होणार तिकडे ना
तिथं देव नाही आहेत बदामी म म्हणजे अशा मंदिरं आहेत पण सगळ्या मंदिरात फक्त शंकराराची पिंडच आहे तेवढं पण ते असं पिकनिक च पर्यटन राहायसाठी देव दर्शनासाठी मग दुसरं. पंढरपूर, तुळजापूर हा रूट वेगळा. देवदर्शनासाठी. आणि पर्यटनास फक्त फिरायचंच असेल तर म ते बदामी, एक अख्खा दिवस लागेल बदामी तच फिरायला. एका बदामी तच फिरायला जवळजवळ पाच -सात स्पॉट आहेत. आणि ते जरा लांब लांबच्या अंतरावर आहेत, त्यामुळे जर वेळ पण लागतोय. जुने जुने संग्रहालय आहेत, जुने एकदम मंदिर आहेत.
असं टू व्हीलर न जाण्यासारख काही नाही आहे का तिकडे? काय असं.
नाही. आपण अस, टू व्हीलरवर एवढं नाही होत.
हो ह.
तुम्ही कसं जाणार आहे? तुम्ही ट्रॅव्हलर न जाणार आहे? का कस
हो फॅमिली आहे म्हणल्यावर ट्रॅव्हलस न जायला लागणार
हा मग तेच की. ते तू ना ते बदामीत, आपले ट्रॅव्हल्स एका ठिकाणी लावायचे. आणि बदामीत फिरायसाठी, तिथं लोकल गाड्या आहेत. रिक्षा सारखं आपलं.
हम ह ह.
ते भाडं घेतात पण ते प्रत्येक स्पॉट फिरवतात. लांब लांब आहे त्याच्यामुळे आणि एक दिव होय. चार्जेस पण जास्त आहेत.
ना
आणि ते सगळे स्पॉट बघायला पण तिकीटच.
हो काय
वेगळे. हा तिकड घेतल्याशिवाय सोडतच नाही रात
ह ह. हो. तुम्ही आता कुठलं -कुठलं फिरला तिकडं?
हा आणि बघितलं ना बदामि
ह हा दुसरं आणि कुठलं? का म असे धरणं वगैरे आहेत का? तिकडे.
काय?
धरण वगैरे तिकडे कुठलं मोठ
नाही आलमट्टी डॅम आहे की, तो बदामीतून बागलाय ना हा आलमट वेगळं, लालमटी डॅम वेगळा, त्याच्यात पण फिरायला भरपूर आहे. आणि बदामी स्पॉट वेगळा.
हो का.
हम्म अलमटीमध्येध्ये छान अस धरण पण हाय धरनाच्या खूप मोठी बाग पण आहे. पण त्या बागेत कस झालंय, की दिवसभर फिरून चालत नाही फक्त संध्याकाळच तिथलं लाईट. तेंग ते पाण्याचे कारण ते संध्याकाळच सुरू होतात त्यामध्ये हा ते आलमटी डॅमची बघायला, संध्याकाळचं जायला म्हणजे दिवसभर तुम्ही बदामी फिरा. ते झालं की मग आलमठ्या डॅम ला जावं संध्याकाळी. मग ते छान ट्रिप होईल. आमची जरा चुकलीच. आम्ही दिवसभर उन्हात च फिरलो, उन्हळ्याच गेलेलो.
हम् हम् हम.
आणि ते नुसतीच बाग बघून आलो, त्यावेेळेला काय चालू पण नव्हत सगळं बंद
म्हणजे ती वन डे मध्ये होते, का असं वस्ती टाकायला लागणार?
नाही, नाही वन डे नाही होणार ते सगळं, तिकडचा सगळा स्पॉट. एक वस्ती होणार आणि वस ते करायचे असेल तर मग ते, राहायची सोय कुडल संघामध्ये होऊ शकता.
हम् हम तरी किती खर्च येईल? अंदाजे.
अ त्याचा काय मला अंदाज नाही तर एकत्र सु गेले त्याच्यामुळे ते डिवाइड करून पैसे घेतले ना काउंटर काढून
तरी पण एक दोन तीन हजार पाच हजार फॅमिली नाही म्हणत
हा मग सगळ्यांच म्हळून एक दोन हजार तरी होतील फॅमिलीच अख्ख्या
हम् हम्
असं वाटतंय तुम्ही चौकशी कराची सगळे पर्यटकच असतात तिकडे भरपूर खोल्या अवे्हेलेबल असतात
हम हम
हुडल संंग मध्ये पण बघायला चांगलंय रथाच एक मोठ ठरवत आहे दगडी मंदिर पण जुन आहे ह
नदी येते का तिकडं
हा तीन नद्यांचा संगम झालाय म्हणून त्याला ते कुडम संगम म्हणतात आणि तिथं बसवेश्वरांच मंदिर आहे पाण्यात ते तिथं पण तिकीटच आहे पाण्यात ते मंदिर वगैरे जाल हम्म होय बघायला म्हणजे आतमध्येध्ये जायलाच तिकीट आहे
हम् हम हम
मंदिरात बाहेर तिकीट काढायचं मगच आज जायचं तर सगळे स्पोट बघायला म्ह तर तिकीटच आहे पण चांगलं संांभाळ आहे त्या लोकांनी चांगलं
म्हणजे असं रॉंग वगैरे काही नाही आहे ना तिकड म्हणजे आता जाण्यासं फॅमिलीला काय धोकादा आहे असं काय
काय का
आता फॅमिलीला घेऊन जायचं म्हणलं धोकादायक आहे असं काय काय म म्हण का माती आहे का कर्नाटक कर्नाटक विवाह लागला ना आपली भाषा कळणार न कळणार
हा मराठी नाही चालत तिकडं हिंदी चालते हिंदी बोलतात ते सगळे लोक जर आपल्याला कन्नड येत नसेल तर हिंदी बोलतात आणि सेफ आहे तो एरिया तसं काय एवढं काय डेंचर वगैर काय नाही भरपूर पर्यटक सारखे चालूच असतात तुम गेला म्हणजे समजेल तिकडं
ओके
सेफ वगरे असलं म्हणजे ते जरा सेफ वाटत नाही पण ते भरपूर सारख चालूच अस जाणार पण तेवढंच येणार पण व असात सारे म्हणजे वर्षभर चालूच असते
हो का मग पावसाळ्यात असून सोडतील का त्या का असं म्हणजे असं दगड वगैरे कोसळतत असं म्हणजे जीवत हानी काय
नाही असं काही नाही होत संगम वर पण
ला ना
अ नाही असं तर काही माझ्या कानावर नाही पण तुम्ही चौकशी करूनच जा मग
ठीक आहे
जाणार असाल तर
आणि त्यातनं थोडं कुठं काय आणि चांगलं बघण्यासारखं बदामी सोडून
अ मग तथनं पुढं मग थोडं तर हम्पी आहेयच की
थांपी आहे काय
हा नाही आम हमपीला नाही गेलो बदामीमधनच फिर परत आलो
हांपी मध्ये असं काय बघण्यासारखं आहे
हमती मध्ये बघितलं नाही आपण ऐकून मझ्या तिथे कोणारारक मंदिर आहे जुनं सूर्य मंदिर सारखं आणि ती मंदिरं अशी पूर्ण दगडीच आहेत आणि लय जुने आहेत जुने म्हणजे भयंकर जुने आहेत. त्या मंदिरात नंदी कायतर आहे मोठ. असं मोठ काळ्या दडात लाग.
हा हा हा.
त्या नंदीची पूजा होत्या आणि तिथं पण तिकडच असणार आहे कारण कर्नाटकात सगळ्याच भागाला बघायलाच. चांगलं सांभाळनी बाग वगैरे अस मेंटेन करून आणि एक स्पॉट बघायला जवळ दोन तीन तास लागत.
मग पर्यटकांना पैसे पैसे घेऊन.
हा.
दुरुस्ती वगैरे काय अशी.
दुरुस्ती वगैरे नाही केली नवीन झाडं वगैरे लावल्यात पण मंदिराची दुरुस्ती नाही केली. केली मंदिर अशीच पडकी पडकी आहे
ना असं काही तर त्यांनी नवीन प्रगती अशी काहीत केली असते. ना आता पैसे घेतात त्याच्याबद्दल काहीतरी करत असतील.
नवीन प हेच की ते मेंटनस ते हे बाहेरच सगळं. त्यांच गेट सिक्युरिटी बागे बाग झाडे लाव. कत बसायला तेन असे बाकडे टाकल्यात. हे ज सगळं हेच सगळं केलं त्यानी फक्त फक्त मंदिराला धक्का नाही लावलाय ते ऐतिहासिक आहे ना ते मुलांना शाळेचे ट्रिप्स तेन येतात त्यांना बघण्यासाठी. ते आधीच झाले ते तसच ठेवले ना.
आ तशी काय म्हणा भरपूर वर्ष झाली काय कोसळा कोसळी म्हणजे लागण वगैरे काय त्यासाठी काही जर टचअप वगैरे.
ढासवळला वगैरे नाही हा एका दुसरं मंदिर आहे ढासळलेले. पन. तिथं असं त्या बोर्ड लावलेत त्याने आतमध्ये जायचं नाही असं. आणि जे चांगलं आहे ते आतमध्ये फिरून पण घेतले लोकच असतात ते दाखवतात सगळं. आणि एकटा एकट्यांना प असं प्रवेश देत नाहीत असं ग्रुप पणे आपली फॅमिली. आणि शाळेचा असं ग्रुप तर नसतो त्यांना तेवढं त्या मंदिरात न आत न सगळे एंट्री देत. म्हणजे सगळे एकट्यानेच फिरायचं नाही ग्रुपच फिरायचं तिथं बदामीमध्ये पण. आणि तिकडं पण ते सगळ्या कर्नाटकच्या सगळ्याच भागात. असं त्यांचं नियमच आहेत ना.
हो का.
हा जाणार असेल तर बघा अजून थोडी चौकशी कराय वाटलस बाहेर. म्हणजे अ खर्च किती येणार आर्थिकच नियोजन.
तेच की त्यासाठीच जरा थोडी विचारपूस कराव म्हणजे
हा चालतय की चाल ट्रिप एन्जॉय करा म
ठीक आहे ठीक ओके हां.